हॅलो
हो बोला ताई
कश्या आहेत तुम्ही
तुम्ही
मी पण खूप मजेत
अच्छा, झालं जेवण वगैरे?
हो आवरलं सगळं
अच्छा, पाऊस वगैरे?
खूप चालू इकडे आच्याकडे
हो ना आमच्याकडे पण चालू आहे. आज बघा सकाळपासून चालू झालंय प्रचंड हो
सकाळपासून चा पाऊस चालू आहे. अजूनही चालूच आहे.
अच्छा मग ते सकाळ पाासून झालाय. चालू
कमी आता पण रात्रभर खूप पाऊस पडला. आमच्या इथे
अच्छा चांगलाय चला सुरुवात झाली. कुठ तरी पावसाला पूर्ण जून महिना वाट बघण्यातच घालवला त्याने हो तेच ना तेच ते ओ काही नाही. न्यूज लावून बघ बसले होते. तेच बघा ना त्या आंदोलनाच किती डेंजर चालू आहे. किती तर मुलांना त्रास हो सगळं शिक्षणासाठी चाललंय. तरी आपलं भारत कुठे चाललाय, ना ते समजत नाही. सध्या
एका साईड ला प्रगती होते. प्रगती ती होते आपण म्हणतोय पण दुसऱ्या साईडला हे, असं चित्र बघतो.
अह बघा ना हो आता नीटचा ते मुलं किती वर्ष वर्ष दोन दोन वर्ष अभ्यास करतात आणि असं ऐन वेळेस प्रॉब्लेम झाल्यावर काय करायचं होतं मुलांनी.
तेच ना आणि पूर्ण जीव काढलेला असतव त्यांनी अभ्यासासाठी. आणि आयत्या वेळेला जर असं कोणी तोंडातला घास हिसकवून घेत असेल कोणी तर.
किती संताप होतो माणसाचा आणि त्या मुलांचे वर्ष वर्ष जातात हो त्याच्या पाठीमागे. आणि त्यात पण हो. काय तर आईवडलांनी कमवावं आणि काय तर मुलांना बरं फी. एवढ्या वाढल्या जर लाखा लाख लाात न. वर्षाच्या फी झाल्या त्यांच्या आणि आपण हो आणि आपण जेव्हा करतो आपलं जेव्हा एज्युकेशन झालं तेव्हा मला तरी वाट तर बघा जेव्हा मी तर अकरावीला ऍडमिशन घेतलं ना. फक्त माझे अ शंभर आणि काहीतरी एक एकशे अकरा काय रुपयाला मला फक्त अकरावीला ऍडमिशन मिळालं होतं बघा.
म्हणजे मी तर आता माझ्या लहान मुलीची फी भरली ना न. रीला जुन मी तर म्हण तेवढ्या पैशामध्ये ना माझं अख्खं शिक्षण झालं.
हो.
हा आणि अजून मी तर म्हणते पैसे उरले असतील तेवढ्या ह्याच्यातले.
बघा बरं.
म्हणजे इतकं कमी पैसा लागला होत आणि आज म्हणजे इतके अव्ज सव्व पैसे लाग
काहीतरी पैसे आणि एज्युकेशन बघा ना. तुम्ही आता म्हणताात एवढी फी किती पंचवीस तीस हजार जी असेल ती भरली असेल. आणि त्याच्यात परत अ होमवर्क देणार ना. तो कररून पेरेंट्सनी करून घ्या त्याच्यानंतर प्रोजेक्ट असणार तो पण तुम्ही करून घ्या सगळं तुम्ही करा मुलं फक्त.
म्हटलं काही. तर ते म्हणतात का मग आम्ही किती मुलांकडे लतो.
अह रागेेतू माहिती आहे का रागेतू ते लोकांना सरळ अ असं. पटकन काहीतरी बोलून बसतात ना सगळ्यांसमोर आपल्यालाच वाटतं उगीच. आल्या खातर आपण बोलायला गेलो. आता माझा मुलगा मागच्या वर्षी मी त्याला एल केजीला टाकलं. अ सहा महिने गेला तो आणि नंतर नंतर तर त्या मॅडमनी. म्हणजे आ ल लक्षत्र देतच नव्हतं आपण मी म्हटल जाऊ सुरुवात झाली त्याची स्कूलला बसायची. होईल जाईल म्हणून थोडंफार आपण. पण घरी करून घेतो प नंतर नंतर ताई त्या काही थोड. चुकलं काही झालं किडायरेट घालातच मारायचा मग तो नंतर. हा नंतर नंतर त्यांनी म्हणजे असा शॉकच घेतला होता. ती नेहमी स्कूल ला जाणारच का नाही जाणार. मग म टीचर खेळायला देत नाही काही नाही काही नाही आणि हा जो शेवट त्या याची हाईट चांगली हाय. त्यामुळे याला शेवटलाच बसवायच्या त्या मी त्यांना खूप वेळा सांगितलं. तुम्ही त्याला थोडं गुढं बसवा जेणेकरून त्याचंही लक्ष राहील आणि तुमचंही लक्ष राहील असं. पण नाहीच नाही शेवटी ताई वैताकून दिवाळी नंतर त्याला पाठवणं बंद केलं. ते गालात मारणं किंवा. बघ उद्या असं तू जर आज असं परत आजच्या सारखा दंगा जर केला तर उद्या परत मी तुला फटके देणार. मग त्या मुलाच्या मनात टोमॅटिक तेच राहतं न की नाही मी आणि''--''
लहान मुलांच्या मनात जर एकदा बसती ना एखादी गोष्ट.
हो,
तुम्ही किती काही करा त्या किती लालाूज दाख''--''
नाही जाणार तो मग त्याच तेच झालं ना कि घरातून निघायचं. मम्मी मग शी आली मला बरं ठीक आहे बाबा शी करून जा मम्मी मला उमेट येते. मम्मी म्हणायचे ठीक आहे चल ओमेट पण करून घ्या आता आता नाही येते ओमिट मला आणि ताई तो अक्षरशा. स्कूलमध्ये गेला ना शंभर टक्के तू ओमेट करणार म्हणजे करणारच.
हे ना सगळं हे कशामुळे माहितीय का फक्त त्यांच्यामध्ये बसलेली ती जी भीती. ती किंवा ते घाबरताय ना याच्यामुळे हे सगळं त्यांचं दुखणं होतं.
होय एजुकेशन. तुम्ही म्हणजे आपण एज्युकेशन साठी पाठवतो मुलांना. ते एज्युकेशन देण्यापेक्षा त्या बाकीच्याच गोष्टी काहीच. स्कूल खूप चांगले बर का काही स्कूलमध्ये म्हणजे मला मागच्या वर्षी. तेवढा घाानरड अुभव आला ना. मी या वर्षी परत पाठवलं नाही म्हणजे दिवाळी नंतर त्याला पाठवलंच नाही म्हटलं गेली तर गेली फी जाऊ दे. पण उद्या आपल्या पोराच्या मनात जर ती भीती निर्माण झाली ना पुढचं एज्युकेशन त्याच राहून जाईल हो.
हो आणि कायम स्वरूपी ते डोक्यात राहील मग आख आयुष्या ते. म्हणजे बरबद होण्यासारी गोष्ट.
अहो मग ह्या वर्षी तो सुरुवातीला स्कूलला जायला नाहीच म्हणायचा डायरेक्ट म्हणायचा मी. स्कूल ला जाणार नाही मी घरी अभ्यास करे मम्मी मग जेव्हा त्याला आता हो. युकेजी ला ऍडमिशन घेतलं ना तेव्हा त्याच्या टीचरला पहिले जाऊन सांगितलं. दुसऱ्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं आता की असं अस झालेलं आहे मागच्या वर्षी. भले याचा अभ्यास नाही झाला ना तरी चालेल पण त्याला फक्त बसायची एकदा सवय लागू द्या. हळूहळू त बरोबर. तीन मध्ये होऊन जाईल आणि आता तो संडेच्या दिवशी पण म्हणतो मम्मी आज स्कूल नाहीये का. टीचरला फोन करून विचार हो.
अरे अरे नाही हे म्हणजे ना जर सुरुवात. चांगली झाली ना कोणती गोष्ट असो तर ते मुलं अगदी आनंदाने करतात. त गोष्ट पण जर पहिल्यांदाच फाटा बसला ना.
मग मग काहीच नाही मग काहीच नाही बरोबर आहे आता त्याचं तेच झालं आता. तर एकदम व्यवस्थित जातो स्कूलमध्ये अभ्यास वगैरे करतो सगळे त्याला जे वाटलं ना. म्हणजे गाणी गोष्टी काय काय असेल ते आणि ट्युशनला. पाठवते ना तिथ पण ते टीचर म्हणता व्यवस्थित करतो तो इव्हन मोठ्या मुलांना जे शिकवते, आता ट्यूशनमध्ये सगळे मुलं सोबत असतात अ मग ते अह फर्स्ट सेकंडचे जे मुलं आहे ना त्यांना जे शिकवते ना त्याचं इकडं लक्ष असतं तो त त्याचा अभ्यास करून इकड पण लक्ष देतो म्हणलं मुलं आपण जसे घडवले तसे किंवा एज्युकेशन जसं दिलं ना तसं हे असतं हो
म्हणजे मारून झोडून काहीच होत नाही खर तर त्यांना जर थोडस गोडी गुलाबीने घेत ल ना सुरुवातीला एकदा त्यांच्यामध्ये गोडी निर्माण झाली ना नंतर आपल्याला काहीच कष्ट घ्यायची गरज पडत नाही.
बरोबर. बघा ना ते आंदोलन तुम्ही न्यूजला बघितलं असेल किती मारतात कित अह किती मुलांचे डोक ते फुटले तर काय काय आणि कशासाठी फक्त चांगलं शिक्षण द्या. याच्यासाठीच आहे, त्र पासूनच सुरुवात अशी आहे तर त्या मुलांनी काय पुढे जाऊन होत आणि उद्याचे नागरिक आहेत ते आपल्या देशाचे काहीच होऊ शकत नाही माहितीय ते पाकिस्तान व्हायला आपला वेळ लागणार नाही असं जर कंडिशन आहे
हे असं अहिंसक रूप जर आलं त्या आंदोलनाला तर काहीच नाही ना म्हणजे आपला कायदा कुठे आपण कुठे
एवढं करून बघा पहिल्या एक दोन दिवस एकदम शांततेत चाललं होतं सगळं आता तेच मुलं उठून आणि त्या पोलिसांना मारतात आहे, मी आज बघितलं तर हो किती दिवस सहन करणार आहो, हो आणि तरुण रक्त आहे किती झाल तरी ते मुल एवढं कंट्रोल करून बस ले किंवा एवढ त्याच्यात म्हणजे आंदोल आंदोलनामध्ये पण ते एन्जॉय करताहेत. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ते पाऊस अह बघा त्यांनी ते पाणी मारलेलं, ते मुलं त्यात उभ राहून आणि डान्स करतात आहेत. म्हणजे ते कुठ तरी, हो हो, मला हसू पण आलं आणि वाईट पण वाटलं, म्हटलं खरच ना पहिल्यापासून शिक्षण व्यवस्था आपली अशी आहे ना ताई, त्याच्यामुळं सगळं पाठीमागे
म्हणजे अक्षरशः काही पालक सुद्धा तिथे जाऊन बसले, की ज्यांच्या मुलांनी अक्षरशः सुसाईड केलंय. किंवा ते डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत, आता ते, उभेच नाही राहू शकत, असे पालक तिथे जाऊन आहेत उभे आहेत ते, का तर आज माझा मुलगा तर जाऊ द्या, पण याच्या पुढच्या पिढीच काय?
पुढच्या पिढीच आहो तुम्ही ते म्हण त्यात बघा, आपल्या वेळेस अ दुसरे सब, सगळे सब्जेक्ट चांगले होते मला सांगा तुम्हाला इंग्लिशला जे शिक्षक होते, ते किती चांगले शिकवत होते इंग्लिश तुम्हाला किंवा तुमचं इंग्लिश मराठी मिडियमला जर तुम्ही असाल ना तुमचं इंग्लिश किती भारी आहे ना, हे म्हणजे मला माहिती आहे, माझं इंग्लिश किती भारी आहे ते. माझ्या नवऱ्याच्या बरोबर मी इंग्लिश बोलू शकत नाही, खरी बोल सांगते, कारण की जेवढं बोलायला गेलं ना ते पण मराठी मीडियम आहेत. पण एज्युकेशनचा फरक पडतो गावाकडचे शिक्षक लोक नुसत येऊन, पाट्या टाकायच्या, स्पेलिंग पाठ करा रे वाचून दाखवणार, सगळं जाणार, आणि सुरुवातीचा बेसच आपल्या पक्का नाही झाला ना ताई नंतर तुम्ही स्पेलिंग पाठ करा, नाही तर वाक्याचे वाक्य पाठ करा, काही उपयोग नाही. आणि नंतर आपण, घोकमपट्टी करून करून पूर्ण एज्युकेशन कंप्लीट केलं, आणि आपण ग्रॅज्युएशन झालो पुढे डिप्लोमा झालं, काय काय झालं, आणि डिग्री घेतली, बस एवढंच आहे. ही रियालिटी माहिती आहे.
काय होतं माहितीय का एकदा ती फेज निघून गेली ना, आता आपण करायचं जरी ठरवलं ना तरी नाही होणार ते आता.
नाही होणार. अवो आपण छोट्या मुलांचे बुक्स रेफर करतो ना, हे एल केजी यू केजी त्याच्यात ना आपल्याला त म्हणजे अ नॉलेज भेटत का अरे हे असंय का? ओके ओके म्हणजे आपल्या वेळेस आपल्याला कधी सांगितलेलंच नाही किंवा तो सगळा गोंधळ होता त्या गोंधळात आपण ही कस पुढे येत गेलो आपल्यालाच माहिती ज भोकमपट्टी करून करून झालं आपलं शिक्षण न आताची मुलं खूप शार्पये ताई तुम्ही अभ्यास करायला जर त्यांना घेऊन बसले ना तुम्हाला गुगलचा आधार घ्यावाच लागतो शंभर टक्के.
हो म्हणजे त्यांना स्कूलमध्येच काही ज सांगितलं ना, तर आपल्याला असं इझिली ते शक्यच नाही होत. काही ना काहीतरी ते इंटरनेट वर शोधावंच लागतं.
हो हो शोधाव ते स्पेलिंग एक तर बघा किंवा त्याचा मराठीत अर्थ काय ते बघा. किंवा काही शब्द असे असतात ना, तर ते सह सहज बोलतात. पण आपल्याला समजतच नाही, हे नक्की काय बोलताय असं. आता, आज सकाळी माझा मुलगा मला काय म्हणतो, मम्मी मला मॅगी करून दे मी त्याला मॅगी देत नाही, आपल्या ज्या शेवाया असत ना गव्हाच्या ते शेवया बनवून देते आणि त्यात मसाला करून ठेवलेला आहे मॅगी मसाला. सेम तसा नाही, पण थोडसं उन्नीस बीस असा आणि मग ते करून देते मी त्याला तर तो ते नूडल्स कसे खातात अ त्या स्टिकनी खातात बघा
हो, हो, हो.
हा तो तस ट्राय करत होता, आणि त्याला त्यांनी काही तरी विशिष्ट शब्द सांगितला सांगितला मला तो शब्द अजूनही समजला नाही नक्की काय मम्मी हे असं खातात म्हणे आणि त्यानी ते तुट खूप वेळ ट्राय केलं त्यानी ते शेवया त्या स्टिकमध्ये पकडायचं पण नाही झालं त्याच्याकडून नंतर म्हण तो मम्मी जाऊ दे आता बोर झालो आता चमच्यानेच खाऊ खाऊन घेतो. म्हणजे विचार करा त्या पोरांचे डोके कुठ चालतात आणि आपण कधी विचार पण करणार नाही का तसे ठीक नाही आपण कधी ट्राय तरी करून बघाव असं
आणि आपल्याला डोक्यात विचार आला ना तर आपण प्रयत्नही करणार नाहीत.
नाही करणार खरच आपण प्रयत्न करणार ना त्यांनी ते चार पाच वेळेस करून बघित मी गपचूप बघितलं म्हटलं बघू बरं येतं की याला मग त्याला म्हटलं तुला फोक देऊ का? जो आपला चमचा असतो दुसरावाला. नाही तो नको मी सहज याच चमचाने खाऊन घेतो म्हणे जाऊ दे मला - - नाही येतय अता म्हणजे ट्राय तरी करून बघतो आप आपण ते पण केलं नव्हतं कधी आणि अजून पण ताई आपण कधीच ट्राय केलं नाही आपण भरपूर व्हिडिओ बघितले असतील पण कधीच ट्राय केलं नाही ह
चालेल बोलू आपण परत मग
हो हो चालतं हो.
च ओके ओके हो हो बाय. मम्मा-